येतोय आवाज.
येतो येतोये. हम्म हम्म. काय चाललं तुमचं.
अ काय नाही बसले. तुम्ही कशा आहात.
मजेत मस्त घरीच असता
अ नाही क्लासेस सेवाचे आणि एस सी एस सी सेंटर मध्ये आता जस्ट घरी आली
हा हा हा हा. असं म्हणजे तुम्ही घेता का
हो क्लास घेते मी आता सहा वाजता आहे माझा क्लास परत अ अहो कच्या आणि रे ओल्लव पहिली तर जाऊडीचे क्लासेस
हम्म बाकी काय चाललं कुठे गेला तरी सुटका नाय देत फिरायला
हो सुट्टीं मध्ये गलो होतो आम्ही गावी काय आता अधिक मासच होत याच्यामुळे अधिक मास तिकडे तिकडे जाणे येणे
हा हा हा
तुमचा कसा गेला अधिक मास
अ.. ज. म्हणजे कुठे गेलो नाही आम्ही
हा हा हा
त्यांची काकू वारलेली होती ना
हा हा वार...
म. मः. हा नाही मग नाही गेलो कुठे म्हणजे आईकडे जाऊन आलो आणि त्याच्यानंतर मग असं झालं
आले
च्या. मं. त्याच्यामुळे मंदिरात वगैरे कुठेच नाही काय गेलो असं
ह आ आणि त्यात पास म्हटलं तर खूप आ त तर एवढं केटस होते आज पण अजून एक केटस आहे किस्त लोकांचे
हा हा हा आता पहिली कधी आहे ह ह हम्
कायमचा काढते कवटी बग असल वगैरे खूप काही गोष्टी बघायला मिळाल्या
हा हा हॅलो
हाय ते आवाज येतोय ना
अन पहिले कुठे येऊन जायचं अधिक अधिक महिना कळत पण आता खूपच निघालाय
आता ते जे कधी येत नाही अशी बोलत नाही एकमेकाकडे बघत नाही त्यांनी आधिक मास के घरी पण आज तुमचं पाहिलं स्टेटस म्हणे तुमच्या घरी सेलिब्रेशन रोल आहे. मग आपण एक मिनिटात बोलू माझ्याकडे साधा. त्यांच्याकडे मी पहिला मी गेला अशी भरपूर अशी कुटुंब आहेत की त्यांनी
हा चल त्यानिमित्ततर हूं.
म्हणजेअहं असं पण एक चांगल झालं त्या निमित्ताने ते थोडेसे. त्यांच्याजवळ आहे एक एकमेकांच्या बद्दल आदर. तयार हो होण्याची काही काहींच्या लग्नाचे बोलणी झाल्या. पा सा गाई. नवीन नवीन लांबचे नातेवाईकात तर तीन लग्न जमले अधिक मासात.
अरे बापरे हं असे म्हणजे आधीक माशाला गेले आणि जमून गेलं का.
गेले आणि जमून गेले म्हणजे आधी थोडेफार बोलणे वगैरे झालेलं असतील त्यांच्या मनात आहे का ते नाही का सगळ्यांना सांगायला. आ एकत्र भेटणे त्या नंतरते सांगणं कि हा बाबा आमच्या जातीत. नई आमच्या मुलीला येथे द्यायचा आहे. असं आहे. तस आहे बाकी. म्हणजे सपोर्ट करनाता आता कस मुलींचा जरा शॉर्ट चाय बाकी ये मी हाय चांगलं आहे आपल्याच नातेवाईकात देऊन टाकायचं.
हं चांगला आहे ना पण वा
पण आय चांगली. त्यात लग्न जमले.
हा आणि आता कस आहे मोबाईल मुळे याच्या मुळे प्रत्येक सण इतका मोठा साजरे व्हायला लागले पहिले नव्हते एवढं काही.
पण ते काही सुधारले नाही पण कधी यायचे अजूनही जे. खरं खरोखर म्हणजे एकदम बिझी लोक आहे त्यांना वेळ ते खरच नाही करत एवढं. म्हणजे करतात साजरा. करतात पण एवढं त्यांना सजावट करण्यासाठी वेळ नसतो. हो एवढं एक. वगैरे म्हणे काही का च दिवाळीपेक्षा एकदम मोठ्या मोठ्या
हम्म करताना आता माझ्या आईन त्यांच्याकडे शेती त्यांच्याकडे काहीच नाही म्हणजे
हा आता तेच म्हणतेना आता शेतकरी वर्ग आहे किंवा नोकरीवाले पण आहेत त्यांना डायरेक्ट म्हणजे ऑफिसवरून सुट्टीच मिळत नाही त्या लोकांना हे एवढं रिकाम काम करायला वेळ च मग त्याच्यातही काही रुसवे फुगवे चालूच असतात ते कि म्हणजे दुसऱ्यांचे तिथेच बघून पण रुसवे फुगवे प्रत्येकाच्या घरी असतात बरेच केलेलं होत आम्हाला त्याने गेलो आमच सगळ्यांनी फक्त पाय धुतले थोडस हे करून त्यांना जेवायला दिलं आणि कपड्या दिलं आणि दिलं काढून असं खाली दुकानात खूप लेडीज वगैरे येतात ना मी ऐकतच राहते
हा हा हा नाही कोणी प्रेमानी बोलवलं ते महत्वाचं हे नाही महत्त्वाचं प्रेमाने बोललं बसलं हे महत्वाचं नाही ल घरीच असते मी
हा हा ह
मग क्लासचे मुलं मग दिवसभर बॅचेस असतात का
दिवसभर नसतात ना आता सकाळ संध्याकाळ दोन बॅचेस असतात माझ्या सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास
हा हम्म हम्म
दिवस भरला मुलंच क्लास येला स्कूल ला जायला लागले आजपास म्हणजे बऱ्याच स्कूल स सीबीएसी वाल्याच एक तारखेपसून पाच तारखेपसून आणि आज ता बस सगळ्यांचे स्कूल चालू झाले पंधरा जून म्हटलं
पंधरा जून हम्म हम्
आपल्याल अशी पंधरा जून म्हंटल्यावर पहिली फ्लॅट येते की आपण एकत्र म्हटलं की एकदम रेडी रायचो
आपल्या वेळेस पंधरा जून म्हणजे, पंधरा जूनला उगडायचे आ आता टाईम आता जरा काही एक तारखे ल उघडायला लागला इंग्लिश मिीडियमच्या. हम
म्हण ते वेगळीच मजा असते, म्हणजे मला एकश काही एक विचाराला अचानक, की आपण म्हणजे एवढ्या सोयी पण नव्हत तेव. मजे स् फोटला जायच तरी. म्ह पहिला दिवस पहिल्या दिवशी. तुरला जायचं तो पहिॅच पहिला बॅच सांभायचा. स त्याच्यावरून त्या मैत्रिणीशी भांडली. बापरे घरापय. जाईचड र
हा ते पण आहे. ते ते दिवसच वेगळे होते आता काय मोबाईल मुळे. मुलांना जास्त म मित्र पण नाही, आणि घराच्या बाहेरही पडत नाही जास्त.
नाही जास्त खेळायला पण. आपण तेव. सगळीकडे फिरवण्याचो. मित्र मैत्रिणी गावात. ना जानि. बी पण जदा म. आजबाजू जे प्रेम होतात आपल्याला जे खरोखर वाट ला पण सुट्टी मध्ये आलो. हो का अ नाहीते हा लोक ना लो का हा एक आहे जे शेत म्हजे. शरातले मनतच ना. नाही मग वगळे होते. याव कडेच हो पण आता ची मुले फार कमी होत चालली, की गावाकडे ऊन लागते बाबा तिकडे खूप धुळं असते, आशि मुलं आता बघायला मिळतात, मी म्हणजे माझाच मुलीच सांगते किती य गावाकडे जाण्यासा एवढी उत् सूक असते ना, आणि त्यात. मग आमची मुले त्या मुलाना. आणि आवा लायचे आजीबात काही हाऊस नसते.
हा हा हा
म्हणजे ते शेताचा ना वगैरे म्हणजे ते काही नाते शेताचे पण ओडे असते आपण किवा
हम
सुंदर नसतं ते तिकडे जाऊन राहणं वगैरे आवडत ना
हा काहींना आवडतं खेड्यामध्ये काहींना नाही आवडत. हम्म हम्म कुठलं मायेर आहे तुमचं
अ इथे मालेगावकडच
हो का हा हा नाही माझं पण लासलगावजवळच खेड आहे छोटस नावे पण या मुली छोट्या होत्या त्यांना तेव्हा आवडायचं आता नाही
नाही येत ना नंतर मुलं येतच नाही सोबत आता तरी
त्यांना बग असं दुपारच्या वेळेला ति कधी नसते जसं आपल्या सिटीत वातावरण हा
दुपारच्या वेळेस कोणी नसतं कारण प्रत्येकाला जेच त्याचं काम असतं काय शिकतात आणि त्यांना वेळ अस तो कोणता संध्याकाय खूप गप्पा मारतील मग उशिरापर्यंत गप्
हम्म संध्याकाळी कस सगळे कामावरून ते फ्री झालेल राहता हम
मला अस वाटत गप्पा माराव्या बोलाव
बाकी मुलगी काय करते म तुमची
नाही नाही ग आता ज्युनियरला
आ स लाले हम्म हम् हम् हा हा बर बाकी काय चालय अ कुठे राहता तुम्ही इथेच राहताात नाशिकमध्ये हा हा ह् मग गावात नसेल नवत काय घेलंय गावातच
अ नाही आज म्हणजे काही एवढी जास्त गरजं नसते. आहे ना आमच्या आहे डिमार्ट आहे. -
हा हा हा हा.
सगळं तिथेच मिळत डिमार्टला कधीतरी वेळ असतो दोन दिवस वगैरे आज चाललंय विचारं. अधिकमास . चा दिवस त्यांचा मावश्या यायच्यां .
हा हा असं खूप गर्दी असेलं शेवटं.
हो, आज शेवटचा दिवस पण. गावात पण गर्दी असते.
हम्म, हम्मम् नाही तसं आमावश्या सुरू झाली का संप - होऊन जातं गं.
हा नाही, नाही, नाही पण मगं काहींचा - फक्त अमावस्येच्या वेळेतचं यायलां.
हा, हा, हा काहींच तस असतं हम्म, हम्म. बरं. बाकी कायं रेसिपी नवीनं वगैरे कायं बनवता.
हा ते पण आहे.
हो.
हा- हा- हा. हा अच्छा. चालेलं चालेलं.
अं. हम्.
किती?
वीस एकर बाग.
हा- हा-हा- हम्म- हम् -हम्- हम् -हा हा. बाकी क्लासचे मग क्ला - मुलांमध्ये वेळ कुठे जातं असेल.
नाही तरं नाही मुलांमध्ये वेळ पण. सुट्टी मध्ये मला एक महिना असून दिेल, तरी मी खूप दिवसाची रिकामी बसलेली आहे.
हा गं हा ते रोजचे रुटीनचे
वरची ते मुलं.
हा, हा.
चांगलं असतं ते.
चांगले आहे ना पण काहीतरी - करत राहिल की, हम हम, हो हो चालेलं चालेल हम बाय.